हा बोल. काही नाही ते मी पाहिल ते होौज वंद झाला.
काय देेवली.
मी का मी गोबीची भाजी फल.
होा का् आम्ही आज उर्धाचं वरण केलं होतं.
हो का?
काही नाही वैशूचा फोन आला होता आत्ता म्हणे चल म्हणे. म मी तू आपण व्हिडिओ काढू म्हणे ते कशूनून काढलेलं पाहिला
आता येत का ते
विठ्ठल हा. चल म्हणे धुंडा फक्तावर मी म्हटलं नाही म्हटलं मी नाही येत जा म्हटलं तुम्ही?
हा काय दढुगड्या साडी नेसायची होती का काय?
साडी नेसायची तयारी करून
हो का कुठं करायचं होता.
ते दोंडा फाक्त टेकडी नाही का ते आपण मागे गेलो होतो बा एकदा हा त्या टेकडीवर ते पाणी होतं तिथं हा हा.
करायचं ना मग
ना खूप आहे खुटं काय जीवार य ते वैरे
हम्म.
हम् आता डबल आला आता तिचा फोन म्हणे करतात करत आहे ना म्हणे तयारी मी म्हटलं नाही म्हटलं मला बरं नाही वाटत.
कोण कोण करणार होता.
महिमा
हा हा. हा काय म्हणते वैन नाहीत का?
काय मी त्या त्यांच तर काही म्हटलं नाही ति ना म करतील नाही तर त्या पण
तिच वाईट हा.
हा.
मग काय कराय जाती. हो हो दड ब आी माझी हो आज रविवार सुट्टी होती ना. कोरो का करड. ऐक किती वाजता जात किती वाजता य
मी का साडे दहा वाजता जातो सहा वाजता येतो.
हो का? जमलं का हो ते म तुझी आई म्हणू लागली त्या दिवशी. आलते पाऊून पहायाला, कुठली आहेत ती? हो का! हाव का? मग कधी करायचं? काय आहे जवळ केलं की शब्दाला शब्द वाढतो. हाव का. म तिला पेमेंट कुठं परभणी?
आ?
मी जाणार आहे चोवीस तारखेला. चोवीस नाय तर सव्वीस ला.
हाऊ काय तिथंच करणार हाय का मग परभणीत?
हाव तिथच करणार हाय. हम्म दवाखान्यात गेली होती दवाखाना खूप मो ठा हाय बाई दवाखाना बघूनच मला भीव वाटू लागली. हा मग काय वाजतंय? मोठा आहे मस्त प्रायव्हेट शाखच आहे सरकारी आहे पण प्रायव्हेट शाखच हाय. हम्म! जेवायला वगैरे सगळं राहत तिथ गरम गरम. हम्म हम्म! देवीका आलती का नाय? हाव का नाही त्या दिवशी खूप बोलू लागली मला. दोन तीन फोन केलती तीला याच्यावन. बोलू लागली.
हो ना माझे एकवीस झाले आता हा बावीस वा आहे.
हो का माझे सव्वीस दाखवू लागले पण त्या सव्वीस मधले झिरो झिरोच आहेत काय.
हाव काय माझे याच्यातली एकवीस येत ना हे त्यांच्यातले माझे झिरू आहेंत ताई.
हो ना ते झिरो दाखवायले ते पूर्ण करायचे आता पण ते सबमिट झाल्यावर होईना झालय. मायाच्यान ते सबमिट झाले होते मग ते होईना झाले आता. त्या रेकॉर्डिंगच रेकॉर्डिंग च होत ते नऊ झालेत. हम् बस काय काम आहे आपल्या टायपिंग करायचं.
हा माहिती आहे का नाहीतर आपलं ते असं बोलायची टाईप पिंग असते मराठीच टायपिंग आहे ना ती?
हो!
हा बोलायचं असत ना बोलायचं बोलायची टायपिंग असं काय आपण बोललं की टायप करून येतय.
हो तेच ओ ते तर लय सोप्प.
ते तसंच करायचं आपल्या कीबोर्ड आपला जो कीपॅड असते ना मोबाईलचा त्याची सेटिंग मराठीमध्ये कराय ची म बोलायचं फटाफट बोलून सबमिट करायचं बोलून सबमिट करायचं.
हो चुकायचं हे नाही अक्षर अन चुकत पण नाय. अन काय नाय चूकल्यावर पण पैशे भेटत नाय काय?
काय माहित बा ते नाई माहित मला चुकल्यावर भेटत नाही वाटत.
काय माय गुगल ला बघून करायचं. काही ज येत नसल त
हां हूं
मंग अजून काय कराईला आईनंते? हा दादा कुठं हाय?
दादा आंगोळ करूं रायला. हम्म आता उठला तो बारा वाजता. आज रयवार होता ना हम्म आज ज बाई जीमला चाललीं न मी इतके पाय दुख राहिले. बसता ही नी येऊ राहिलं न उटताही नी येऊ राहिल पूर्ण दुखू राहिला आंग कडक कंडच झालं. इतका त्रास होऊ रायला आज, आज त खूपच त्रास होऊ रायला. संडासलाही बसता नाय - हम्म रयवारी म्हणजे कुठं नाही रयवारी सुट्टी असते ना आम्हाला जिमला पण तो दादा असा करून घेत ती तो दा पोरगा हाय ट्रेनर तो असा करून घेत की त्याच्या जवळ काडीच हाय त्या दिवशी काडीच घेतली होती त्यान मारतच म्हण केलं नाय त हा म्हणजे अस करून घेते तो पण असं काहीच जातो वैशु नं मी सहा वाजता साडेसात हा साडे सहा सात वाजेपर्यंत साडे सहा साडेसात वाजेपर्यंत येतो वापस. हम्म साडेसात पावंणे आठ आठ हम्म हं आठशे रुपये. हजार रुपये म्हणे तो हावं हजार रुपये म्हणी पण तर दादा म्हणे दादाच्या ओळखीचाच आहे तो दादाही तिथच जाते ना. संध्याकाळी जातो दादा मग म दादा मण दादाच्या ओळखीचाय न त्यां आठ आठशे घेतले आमचे नाहीत तो हजारच घेते. हम्म पण तो सगळं सांगते ना मागेच रायते आपल्या सांगते तो सगळं असं करा तसं करा.
हाव
हम्म आता दादा पण येणार ये उद्यापासून आमच्याच सोबत सकाळी
सकाळी हम्म
हम्म पोरं पण असतात ना पोरी पण असतात.
पोर संध्याकाळी जातात ग
हा दादा ही संध्याकाळी जाते ना. म्हणून म दादा म्हणे आता पेट्रोल वाचते म्हणे म सोबतच जात जाऊ म्हणे आपण तिघं. खूप दूर आहे ना ओ ते अलकाईच्या घराचे समोर आहे.
ह का मंग दूर हाय नेतजा आज तिघांना
हा तेच मंग दादा तेच झाले मग आपल्या पेट्रोलचा सारखं जा उलट सकाळचं चांगलं असतय.
हो हो हात पाय मोकळे होतात. हम्म
पहिल्या दिवशी त आमचं पूर्ण हे हात अनं छातीत दुखत होती. पूर्ण ह सवय हा अना दोन म दोन हप्ते झाले आम्हाल आता उद्या उद्याचा तिसरा हप्ता होते. हम्म मजा येते पण लय अंग दुक आंग दुखते लय माझे त लय पाठ दुखू राहिले आज आता आईने बाम लावून चोडून दिल. इतकं दुखु राहिल की असे पाय सुद्धा हाल्ले की दुखु राहिल.
हम्म
कोमल हा हा हम्
काही नाही आई म्हणते कोण आहे मी म्हटलं को म्हणतो कॉल ऐका म्हणते म्हटला
मग फोन लावला होता जेवण राहिल होत अंघोळ राहिली होती माझी होत होती किती व पण त्यां जायच होतं ते म्हणले मला करू दे म्हणले आधीप्पाला मला मग आम्ही गेल्या आणि तू करत बस म्हणले
हाव हा
हा हम्म त्यांची जशी आहे तशीच आहे तब्बेत
हाव का
हम्म ते विषय असा झालता कि अ तेंत जीव कशा माध तरी अडकला म आणि
हो काय
त्यांला दारू दिली होती म्हणे दारू तर काल काय म्हणे माहिती राहत ना काल म्हणे कि त्यांना ते दारू पेत होती ना रोज दिवसातून चार पाच वेळेस पेत होते
बापा बापा बापा बापा
म्हणून ते एवढं खराब झालं असं पण नाही की रोस संध्या काय म्हणा दिवसातून चार पाच वेळेस
हो का
आणि ते भारी नाही हलकी.
आ हां
तर मग काल मग आता किती दिवस झाले ना ग तसाला तसच आहे मग ते जायला पाहिजे त्या माणसाला त्रास व्हायला ना तर मग हे म्हणले सगळेजणी की त्यांना दारू पाजून बघा. ते मग त्यांला दारू जून बघितली काहीच नाही मग ल लेकरा बाया लक्षात ठेवत म्हणली काहीच नाही मग जसाल तसच आहे तर मग आज सगून पाहिलं होत कमल काकुणी
हा-हा-हा
तर मग त्यािच्या सगळ्यांची नावं घेतली आणि लास्टला मग माझ्या नवऱ्याचं घेतलं
हा हां हां
नवऱ्याच घेतलं किती हालायला लुकु लुकू
हो का
त्यांच्या जीव अडकला अस ते म्हली मी जाऊनच येतो बा म्हली आता
हा बरोबर आहे.
ते ग केले आणि गेल्यावर मग काही झालं तर मग पप्पाला पुन्हा कोण नेईल म्हणून पप्पाला घेन गेले
हा हा बरं झालं मला
हा पप्पाला पण असं पण सोडायचं होतं कारण आता मला जायचंथ कोणीच नाही ना
हा तू एकटीच आहे का मग घरी?
आता मी एकटीच आहे
पायच बाई त्यांच्या इथ नाही जात का तू कमलतच्या घरी?
जात असतो पण दिवस दिवस जात ना आता पिक्चर लावला होता क दुसरी जाऊ आ पाहायला ते बसले आता
हा काय
एक पोरगी ती बसली मग तुला बोलायली संध्याकाळी झोपायला जायचं असन तर जाता येते. ते मोठा आलं ना ग मला मोठा आलं कि लई रागी त्यांच परर गेलच आहे बोलत नाही मी त्याला मला ते आलं की मी जातच नसतो घरी त्याच्यात....
हा....
हम त्याला कायच वाटते कि त्याला लईच वाटते...
त्याला लई भूषण आहे कशाचं भूषण आहे काय दलिलदार... मी बोलून नाही राहील की किती दिवस झाले की.....
हो ना लईच आहे साई चांगला आहे....
हा साई चांगला आहे साई असा गरीब आहे बिचारा....
हो साई मस्त...
साई बोलत म्हणजे अस काही बोलत नाही शांत आहे.... दोन हात तोंडावरच बोलते फटकन... विचार म करत की समोरच्याल खराब वाटेल की काय?
मी बोलत नाही मागच्या वेळेस काय झालं म्हणे हे पुण्याला होते ना तर आता काय? करत असून दुसरी कांड काही तर मग हे म्हणले अरे म्हणे तुझ.... कायला आले क कायला आला म...
हा...... हा....
मुलांना शिकण म्हणे ते पप्पाला सांगू का म्हणे असं म्हणले...
हां.....
तर त्याला राग आला काय कि तेव्हा पासून ते बोलतच नाही मग ते चांगलेच... सांगू लागले ना....
हा.....
तेव्हापासून मग ते बोलत नाही म्हणले मी काहाला बोलू म्हणले मोठा ते आहे की मी आहे म्हणले.... त्यानं स्वतःहून बोलायला पाहिजे म्हणे मला नंतर महालक्ष्मी... त्या वेळेस मग त्यांच्या घरी मी करायला गेले होते ना मग तेव्हा तेव्हा.... बोला नाही मग मला बोलायला कशाला करायला का मग काम.... मग गीता मामी म्हणे की मग तुम्ही बोलनात.... का हून म्हणे मग तू बोलायला पाहिजे मयूर न बोलायला पाहिजे म्हण मोठं कोण आहे ते सांगा माझं तर जाऊ द्या म्हणलं.
ते आहेत की हे आहे म्हटलं त्यांना बोलायला पाहिजे म्हटलं.
हां.....
आम्हाला काही नाही म्हणलं नाही बोललं तरी काही नाही.
हो.....
हम...... काहीच नाही इतका गाऊ ह म्हणे ते.... आता यांचा ते.... ते...... अक्षा माहितीय आहे ना तुला की परभणीला एकदा आला होता बघ..... तू होती की नाही की अंजलीला अंजलीला माहित यांचा जिगरी दोस्त आहे लहानपणीचा..... ते त्याना आता म्हणजे पुण्याला राहते शिकायला जॉब आहे त्याला.... तर त्याच्या जवळच राहते म्हणे बाजूलाच आहे ती...... त बंडल आहे म्हणे ती......... ते सगळं सांगते यांला लय वाया गेला बाई......
हा दिससे जसा नाही आहे तो...
लयच हाय माय ते..... लहान चांगलं आहे लहान जेवण ते आणून देते मला..... पैसे बी घेत नाही माझ्याकडं.....
हा ना.....
हम्म ते लईच मोट लईच हाय.....